मला कुठ भी माणस हेत बोलायला, हॅलो. बोलना मला कुठं आहेत म्हंटलं ग माणस. ती श्रद्धा होती तिच्यावर होत होत.
फोणवरती बामी बोलायचो सोडा- आणि आता आमचं लिमिटच संपलंय ते. आणि त्यामुळे त्याले अवघड झाले आता कुणाला करायचं काय कळनाच.
द मुनिच करायले काय लु.
त्यांना पाहिजे तुम्हाला असं हे वाटत असलं का नाही. ह ह तुम्हाला जर असं हे वाटत असलं की मी सांगायचं, म्हणजे त्यांना जरास रिस्क वाटत असली. तर सांगायचं की ते बँक डिटेल्स आहेत ते आमचें टाका आम्हालाच येऊ देत पैसे. समजल.
अह नाही तर झीरो अकाउंट असलेलं टाका म्हंटल मी.
होय नाही तर आपल्याला टाका म्हणायचं आमचंच नंतर आम्ही. तुम्हाला सेंड करतो म्हणायच.
हम्म
आमच हो झाल ग. त्यांच तर तिच्या मम्मीचा फोन आहे. तिचा फोन आहे. आणि पप्पांच हाय. तर तिनीच पण लिमिट संपलय याच. मग, नाहीतर मग काय आमच लई फास्ट होतय ते.
तीन झाल तर हे होते ना.
काय?
तीन कॉल झाल तर काय का मग दोन कोणासोबत बी बोलू शकतो. एक कोणासोबत बोललीस आणि एक कोणासोबत तरी
हा मग ते मागच्या वेळेस तसच झाल की. तिच्याच घ तिच्या तिनच मला तीन वेळा बोलली. तिच्या सोबतच मी तीन वेळा बोललो. म तुझ्यासोबत एक चार झाले. आणि एक वैष्णवीला केलो. ती बोलली आणि एक पप्पांच्यावर केलो. त्यातल श्री न दोन बोलला. मम्मी न दोन.
पप्पाच्या फोनवर किती आले पैसे मग.
त्याच त्याच्यावर द तीन झालेले वाटत बाई. चोपन्न रुपये आलत.
हम्म, मग मला बी चोपन रुपये चालते की नुसत.
ह ल‌ई व्हयला
किती, किती येत्यात तरी.
आता तेच ते तुझ्या कॉलच्या हच्या्यावर आहे. तू काय काय बोलल्यास. कस बोलल्यास.
म्हणजे टॉपिक व्यवस्थित आहेत का नाही. त्यावर तेन असतय ग. आवाज तेन आहे काय बॅकग्राऊंडचा.
हम्म हम्म हम्म
अस काही कन्फर्म नसते केवढ ते.
बघुया की आता.
तरी आपल्याला नस त्यांना देत्यात ना व्यवस्थित.
येतात ग सगळ्यासनी येतात. आता आल नाही तुला तुझ्यासोबत माझ दोन काही तीनच झालत ना म. झालते पण तुझा आवाजच याला नव्हता बरोबर. मग तेवढ येत्यात ग. व्यवस्थित झाले. नी बोलण तेन क्लिअर. तरी दोनशेच्या वर येतात बाळा.
हम्म
पाच कॉल व्यवस्थित झाले तर.
हम्म
अग ते तू नर्सिंग शिकल्यास नव्ह.
व्हय
हा, मग ते काय काय किती वर्षाचे ते प्रोसिजर असत्या. म्हणजे माझी मैत्रिण एक घेणार आहे ऍडमिशन. ते विचाराल की ती.
आता वर्क ऍडमिशन देते तिला.
नाही म्हणजे अस विचारालती ती ग. म्हणु विचाराय लागलो तुला.
तीन वर्षाचा कोर्स आहे.
हा आणि, दोन वर्षाचा पण कुठला असतोय काय?
हम्मं एक तीनं वर्षाचा एक दोन वर्षाचा आहे जी एम एन. दोन वर्षाचां. तूं एनिम आणि तीनं वर्षचा आहे तूं जिनिम.
हां हां
ए एनएम आंता थोडे दिवसं बंद झालंत आंता परंत चालूं आहे की नाहीं माहित नाहीं
हां
जी नेम तरं चालूं आहे आमचं कायं फी वाढवल्यांत लई बाई
तरी किती अंदाज आहे फी
ही आंता आम्हीं पप्पांने भरलेली तेव्हां पस्तीस हजांर होती आंता पंचचाळी रात्रे झाल्यां होतं
हां हां आणि त्यांचं हॉस्टेल पणं आहे कायं
मी शिव आहे आंता ते बाहेर बेळगांव बिळगांव ते कुठे ऍडमिशन घेणारं आहे त्यांच्यावर आहे नां
नाहीं ती तिथंच घेणारं होती घटप्रभेला
आं हां
मंग कॉलेजवाल्यांचं हॉस्टेल आहे कां मंग बाहेर राहांवाला लागतं
नाहीं नाहीं कॉलेजवाल्यांच चं हॉस्टेल आहे मेस पणं आहे तिथे कॉलेजमध्यें हेच्यांमध्यें चं एक
हां मंग हॉस्टेलची
लावूं शकतो हॉस्टेल फी घेतं हॉस्टेलची फी घेतं नाहींत गं
घेतं नाहींत कायं फ्री आहे ते
हं हं फी आहे
हं
डिपॉजिट आहे अं
बेड आहेतं कायं म्हटलं
हां बेड आहेतं की
तरं हम्मं हम्मं
पहिलं हॉस्टेल वेगळं आहे आणि नंतर तरं दुसरे हॉस्टेल वेगळे असं म्हणजे फर्स्ट इयंर लां वेगळं
हां
आणि सेकंड इयंर थर्ड इयंर नां वेगळं असतं
असं नाहीं त्यां तरं
हम्मं मंग ते म्हणजे आंत्ता नाहीं आमच्या वेळेलां होतं आंता कसं माहीत नाहीं फर्स्ट इयंर लां जरं ग्राजरकरं होतं आमच्या वेळेला
हां
त्यांच्या आंत जरां जरां बारक्यां बारक्यां खोल्यां होत्यां दोन तीनं दोन तीनं बीड होते
हां
कारणं कायं बाथरूंम आणि संडस कायं कॉमनचं असते
हं हां म्हणजे प्रत्येक रूंम लां नसते कां वेगवेगळ्यां
रूंम लांचं असते कम्बाईन असते
हां हां
हम्मं
मग एका रूम मध्ये तीन ते चार जण
अम् तीन ते चार जण होते
हम्म हा
एक पा असा रूम त्या मोठी रूम होती, त्याच्यात एक सात, आठ बीड मावत होते.
हा
मग जेवण मेसच तिथं करून खाल्लं तर चालत नाही?
आवाज कट व्हाय लागलाय गं?
हॅलो
हॅलो हो आता एक कॉल फोन आलेला ग म्हणून कट होत असल.
हा हा आता येतोय बोल. काय म्हटलीस? जेवणचं काय?
तेन लपवून ठेवाय पाहजे गं असं दिसून चालत नाही, कारण लाईट बिल जास्त येतय बघ.
हा हा
त्याच्यामुळ हे करत्यात इंडक्शन घेऊन जात्यात, दंड लावत्यात म हम् म आम्ही काय लपूण करत होतो
हा हा
हम्
ती तरी पण कॉलेज तेन, चालू हाय कराय लागलीया.
हम् हम
काय म्हटलीस?
जरा थोड्या वेळान कर की
काय म्हंटलीस हॅलो
आवाज कट व्हाय लागलाय ग.
हॅलो वो ते चायनीजवाल्याच फोनला आलाय माझ्या फोनवरन फोन कर. असं फिक्स नसतय म्हणे ड्युटी लावली कणी
आ!
तर काय मग कधी ड्युटी असेल तेव्हा ड्युटीला हम्म! ती असते त्यावेळेला क्लास असत त्यावेळेला क्लास करायचा.
हा हां त्यांचं टाइमटेबल असते काय?
नाही टाइम टेबल असते ड्युटीला असला तरी पण फोन करून सांगत्यात तिन्ही असे क्लास हाय आणि या म्हणून मुलगी सोडून जायचं.
ह म ड्युटी पण फस्ट इयरपासूनच लावत्यात?
होय फर्स्ट इयरफसनच फक्त तीन तीन जवळ एवढी.
हा!
हम्म!
तिथंच प्रॅक्टिकल घेतात वाटतं करून असं?
बर!
आणि त्याचे पैसे तेन द द्यायचीत काय?
हम्म!
हॉस्टेल फ्री होत ना तिथे प्रॅक्टिकल हे करायला मिळत होत आम्हा म्हणून.
हा हा!
जेवतेस कितीला?
जेवतो नऊ सव्वा नऊला.
हा हा!
किती वाजल्यात आता? नऊ वाज
येताव की माझं अजून पाच मिनट.
हं हं हं! गाव तुमचं लय खेड हाय?
खेड हाय काय मिळत नाही गं हिथं.
म्हणजे म्हणजे असं आमच्या गावासारखंच हाय
हम्म, गावासारखंच हाय.
मग कुठं जाया लागतंय बाजारला ते?
पण वस्ती मोठी हाय एवढच की
काय मोठं हाय?
वस्ती मोठी हाय गं.
हा हा, नाही बाजारला कुठं जायला लागते?
बाजारला दड्डीला.
हां हां!
ऐक की ह्यो फोन झाला कन्हीं हा फोन तर परत करू नको.
हम्म!
पप्पा आल्यात, मी करतो मग तुला फोन पहिला? मग कर म्हणस. हम ह्यो कट झाल्यानंतर मग दुसरा कुणाला पण लावू नको लगेच.
का?
नको लावू माझ्यावरच पहिला पूर्ण कर.
हम्म, मग ते आता त्यांच ते झालं? नाही माझं त्यांची?